हा बोला,
कशा आहात?
मी मस्त! आहे, तुम्ही कशी आहे?
मी पण मस्त! आहे मजेत आहे. मजेत आहे.
अ तुम्ही त्यादिवशी कॉल केलेला, तेव्हा पण आवाज कमीच येत होता? बाकी दोघी तिघीना मी केलं ना तर, आवाज बरोबर येतो तुमच्या मोबाईललाचं आवाज कमी येतोय.
हो ना, काय प्रॉब्लेम आहे
काय माहिती तरी, आज तरी बरा येतोय त्या दिवशी खूपच कमी येत होता.
आता बघा बरं येतोय का?
येतोय आत्ता येतोय.
अच्छा!
हम.
झालं आवरली घरातली कामं?
हो हो, आवरली तुमची?
आमची पण आवरली, मी आत्ता जस्ट स्कूल वरनं आले.
स्कूल -स्कूल वरती आता तुम्ही?
हो हो, स्कूलमध्ये जॉब करते मी.
अच्छा!
हा स्कूल हो हो, स्कूलमध्ये टीचर आहे आता टू ए टू ओ क्लॉकला स्कूल सुटते.
हम हम.
आणि त्यांना हो स्टार्ट झाली आहे, आमची फर्स्ट ऑफ जूनपासूनच चालू झाली आहे.
होय. कितविचे घेता तुम्ही वर्ग?
माझ्याकडे आता एट पर्यंतची क्लासेस आहेत.
अच्छा! हम ह.
एटपर्यंत आणि माझ्या कडे शिकवण्यासाठी ई बी एस इंग्लिश आणि वर्क एक्सपिरियन्स आहे.
अच्छा! हम हम, चांगल ये आ मी नाही मी आता त जॉब करत होते, आता घरीच आहे सध्या
हो झालंय, तर सांगितलेलं तुम्ही मला लास्ट टाईम.
आ
सांगितलेलं तुम्ही म
हो हो हो. बाकी काय म्हणता? कशावरती? कुठ रेसिपी कशावरती बोलायच्या? कशावरती बोलायचं? रेसिपी वगैरे का?
अ चालेल ना. कसली रेसिपी ऐकणार तुम्ही? आमच्याकडे काल हे केलेलं. रसआंबा पोळी असते ना?
हा.
तर हां. पुरणपोळी, हरभऱ्याची डाळ असते त्यापासनं केलेली. कर्नाटकी पुरणपोळी आवडते तुम्हाला?
कसली?
कर्नाटकी पुरणपोळी म्हणजे, साऊथ इंडियन पुरणपोळी जी असते ना
हा, हा.
तो एक प्रकार मी एकदा प्रयत्न करून बघितला.
कशी करतात? मध्येआपल्याेक्षा वेगळे असते का? हा.
थोडी मुगाची डाळ टाकली जाते.
अच्छा!
मुगाच्या डाळी मधे आणि त्यामध्ये खोबरं, ओलं खोबरं असतना?
हा.
ते टाकलं जातं बारीक करून मिक्सरला बारीक केलं जातं, आणि ते मिक्स केल जातं पूरणा मध्ये.
हा हा.
आणि त्याची पुरणपोळी बनवतो, डाळ जेव्हा शिजवली ज जाते तेवढं एवढंच, का मुगाची डाळ थोडीशी कचरट ठेवायची असते. आणि ही पूर्णपणे शिजलेली हरभरा डाळ
हा, हा.
आणि ते घासून, त्याच पुरण करून घ्यायचं आणि त्यानंतर मग परतण्यासाठी गूळ आणि तूप टाकून परतून घ्यायच.
हम हम परतून घ्यायचं का ते?
हो, हो, परतून घेतलं की छान लागत असं मग त्यानंतर तर मग पुरणपोळी करण्याच्या अगोदर त्यात, खोबरं टाकायचं. हम्म. आणि ब छान सर्व करायची, आंबा रससोबत तो खूपच सुंदर लागते, त्यात ते खोबर ॲड केलेलं असलं की
हा.
हम्म, हम्.
नाही, आम्ही नाही कधी केली,, मी खाल्ली पण नाही कधी, तशी केली पण नही. हा का? हम् ह. हम्, चालेल चालेल.
हो, आणि आंबा रस् तर आमच्या घरच्याच आंब्यांचा असतो. घरी लावलेले आहेत, केशर आहे, आम्रपाली आहे, एक लंगडा आंबा म्हणतो आपण, तो एक प्रकारे, सध्या पावसाळा नसल्यामुळे आंबा उतार खूप सारा आहे.
हम, हम.
आणि आम्ही रोजच आंबा रस खातोय म्हना
चांगलं आहे ना.
हो.
अ तुमची शेती आहे का? म्हणजे
हो आहे, ना शेती आहे, घराजवळ काही आहे, घरापासन थोडी दूर काही. घराजवळच्या अंगणामध्ये लावलेलं आहे आम्ही आंब्याची झाडे चिकूचे, केळीची झाडे आहेत.
होय.
हम, म्हणजे छोटं केळ असतं बघा, वेलची केळ म्हणतो आपण त्याला. त्याची पण झाडं आहेत आमच्याकडे,, पेरूची झाडं आहेत हम्म.
चांगलं य ना.
हम्म.
हॅलो? म बोल ना मग अजून काय?
नाही,, काही नाही,, अजून म्हटलं तुमच्याकडनं ऐकूया,, तुम्ही काय केलेलं या अधिक मासामध्ये हम.
अधिक मासाच झाल. त्या दिवशी बोलण झालं ना अधिक मासाच?
हो -मुलगी आलेली होती.
हो हो हो हो.
तुम्ही नाही गेलेल्या आईकडे माहेरी?
हम्. नाही ना माझ्या आईवडिल वारलेत. भाऊ भाऊज आहेत? नाही आमच्याकडं नाहीत करत आम्ही. जे फक्त पहिलाच अधिक मास करतात. का हे आमच्या मुलगीचा पहिलाच होता ना अधिक-
हो हो. त्यामुळे.
हो. दीड पहिलाच करतात परत नाहीत करत.
अच्छा.
हा. तुम्हाला किती मुलं आहेत?
माझा मुलगा एक तिसरी मध्येए मुलगी सेव्हन्थ मध्येए. मुलीच तस जस्ट मुलगी सेव्हनथ मध्ये.
हा हा.
अ. दोघांचही आय सी एस सी बोर्ड असल्यामुळे त्यांच लवकर स्कूल भरत. आता तर जस्ट स्कूल भरली आणि लगेच एक्झाम असणार आहे. कारण एप्रिल- एप्रिलमध्ये त्यांना टीचिंग केलं जातं ना?
हा हा मुलगा कितवीला आहे?
मुलगा तिसरी मध्ये आहे.
अच्छा.
आणि एप्रिल मे मध्ये त्यांना प्रिपरेशन दिलं जातं. एक्झाम प्रिपरेशन. आणि स्कूल सुरू झाली- किंवा त्यांचे नेक्स्ट टू टू थ्री वीक्समध्ये लगेच एक्झाम असते. म्हणजे छान शेड्युल आहे त्यांचं.
एक्झाम म्हणजे, मागच्या वर्षीची एक्झाम आता घेणार काय?
नाही नाही मार्चमध्ये त्यांचे फायनल पेपर होतात.
मार्च मध्ये हा. मग आता कसली मग स्कूल चालू झाल्यानंतर?
मार्च मध्ये त्यांची समजा तो, आता दुसरीमध्ये आहे ना? दुसरीचे पेपर होऊन जातील. त्याचा रिझल्ट एप्रिलमध्ये देऊन देतात. आणि लगेच नेक्ट पुढच्या वर्षाचा- असत ना, ते शिकवण्यासाठी सुरू करून देतात. मग जे शिकवलेलं असतं ना एप्रिलमध्ये? त्याची एक्झाम ते- जून मध्ये घेऊन टाकतात.
ते म्हणजे, मुलांना सुट्टीमध्ये म्हणजे अभ्यासच करायचा मुलांना म्हणजे.
हो हो. नाही पण सुट्या पण त्यांच प्रमाणात भरपूर असतात त्यांना. आता ही एक्झाम झाली कि त्यांना नवरात्रामध्ये पण सुट्या असतात.
होय.
नवरात्र जात आहेत नाही तर, लगेच मान्सून हॉलिडे पंधरा दिवसाचे दिले जातात त्यांना.
होय का? ह ह.
ते होतं आहे कुठे नाही तर
हा
ते झालं की मग नाताळच्या सुट्या येतात नाताळला पण त्यांना जवळ जवळ पंधरा सोळा दिवस दिला जातो
हा हा
म्हणजे असं त्यांचं जे शेड्यूल आहे ते व्यवस्थित आहे जास्त हे नाही प्रेशर येत तयारीला वेळ भेटतो त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे करू शकतात ह ह
चांगलंय चांगलंय
टमध्ये मामाच्या घरी गेलो पंधरा दिवस तर मग काही अभ्यास काही करूनच घेतला नाही तिकडे आमचं मामाचं गाव नदी किनारीे
हा हा
नदी किनारे जायच मामांसोबत मामाची मुलं सगळेसोबत जऊन नधीवर आंघोळीला जायच्यां मग तिथं स्विमिंग शिकायला पाठवलं स्विमिंग शिकून झालं थोडंफार त्याचं असं समर वेकेशन ऐवजी आपलं गावाकडे जाऊन शिकणं वेगळं
हॅल्लो
तस मग तिचं नाही तिला नाही एन्जॉय करता आल्या सुट्ट्या आत्याकडे गेलेली होती पंधरा दिवस हॅलो
आवाज खूपच कमी येतोय ओ आवाजाच येत नाही
हो ना रेंज इशु
ह मला वाटत तेच असणार आहेत तुमच्या त्या एकदम पूर्ण घेतलं आणि परत येत
आता येतोय क्लिअर आवाज
हो हो आता येतोय क्लिअर आवाज ह आता काय करणार तुम्ही आता जेवण वगैरे झालंत नाही
नाही माझा टिफिन टाइम हा इलेव्हन ओ क्लॉकचा असतो ना जरा पोर्टवरर टिफिन झालेला असतो त मालिक ह थोडासा पाणी वगैरे घेते आणि चार वाजेला खाते थोडस चार वाजेला जेवते
हा हो हो
मग रात्रीचं जेवण असतंच परत
हम्म हम् सकाळी मग मग किती सकाळच स् फुल असते र तुमची
हो सकाळी आठ वाजेला असते सकाळी सहा वाजता उठते टिफिन वगैरे मुलांचे टिफिन
हा जेवण वगैरे बनवून जात का ना मग
नाही जेवण नाही घरातली आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे बाकीचे करून घेतात मी आपली संध्याकाळ ते स्वयंपाक करत संध्याकाळच्या माझ्याकडे म सर्व स्वयंपाक असतो
जॉईंट फॅगमिली आहे का तुमची
हो हो जॉईंट फॅमिलीमध्ये राहता हो
बरं आहे मग संद्या सकाळ मुलांना वगैरे पण असेल ना बघा हो तेच काण आता आपण जॉब पण करू शकत नाही आपल्या मुल सांभळायला कोण न असल तर
आपण कमणार नाही शक्य दोघांपैकी एकाला घरी
थांबावच लागतं.
समजदार असल की होतं सगळंच. त्यांचं पण होतं आणि आपलं पण होतं साह्य.
होय तर फक्त तुम्हीच करता का जॉब मग.
त मग छोटीच जे झालंच हाय लग्न झालं ना मग तिने पार्लर केलं मग, ! आता यायला लागलेय चार वर्ष झाले ना मग आता बाहेरच्या पण ऑर्डर. त घरा हळू हळू हळूग होईल तिचं स्वतःच स्वरूप.
हा हा.
चांगलय मग हम.
चालेल चला बोलून खूप छान वाटल.
किती वाजले टाइम झालं.
ठेवू.
बर बर चालेल धन्यवाद थँक्यू तुम्हाला करायचे असेल तर करा.